हॅलो.
लागला की ग
हा लागला ना मग. बोल.
हे संप ह्यच्या हे संपवल्याशिवाय तिकडं लागणार नाही वाटत.
बहुतेक. कर नम्रतानं लावलेली कि
कायं माहित.
भुग्या गे ह्याच्यावर किती राहिल्यात दोन राहिल्यात काय
नाही दोन झाल्यात खत
दोन झालेत हा हा वेदू बरोबर जरा बोल वेदू काय बोलणार आहे बघ हॅलो
बोलते
मोनिका
हॅलो
ऐकू ना तुझं कुठे होईस काय आवाज कुठे ल घुमाला बाय
हो
जेवण करल्यास जेवण करल्यास
कसली?
कसली नाय ती खातात. हा बा फरसबी
हसताय व्हय त्याला आवाज यायलाय ग.
ह नाय.
त्याला काय झालेल
तसाच आवाज यायला लागलाय खरबडीत
आता भाजी ला चाललोय मी
हूं हूं म पाणी सोडल्यास काय?
नाही पाऊस पडालाय.
हूं हूं म रयवार शनवार येणार
न्हाय बाबा म्या कुठना येते बाबा
म
पीक पुढच्या महिन्यातच टाकते.
आता शु शुक्रवार सुट्टी असली की,
कसली
मोहरम ची
म पुढच्या शनवार रयवार
आधीच कस सांगणार मी
कॉलेज चालू हाय आता शनवार ने आता अ ते हे तर तेवढं जरा समजत नाय बायोच
काय म्हणत होती.
तिनं नुसतं इंग्लिशमध्ये सांगत्यात आणि त्या मॅडमला मराठी एक येत नाई.
हम्म
आय डोंट नो मराठी ओनली कन्नड आणि इंग्लिश असं म्हणत्या
आणि एक एकदा क आय डोंट नो कन्नड ह हूं एकदा तसं पण म्हणत्या आय डोंट नो कन्नड मराठी आणि ओनली इंग्लिश पण सांगत्या
हम्म म कसं कळायचं रे तुला इंग्लिश येत समजतय काय नाय.
जरा जराचं समजतंय त्यातलं जरास नुसतं पाठांतरच करायचं की पाठांतर करूनच आता ह्या शनवारपासन दर शनवारी पेपर घेणार येत.
पेपर घेतात बई दर शनवारी आता ह्या शनवारपासन चालू करणार आता हया प्रत्य त्येक शणवारी दोन दोन
हम्म हम्म
आणि ते सोमवार आणि घेत्यात सोमवारी ते ह्याज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ते हे ग अ के ई सी ई टी सी ई टी च तिन- सी ई टीचं तिन ग -
हा हा हा हा
सिटी जे ते सोमवारी घेतात ते दर सोमवारी आणि मग ते अग त ते अं दर्शन वारती हं
किती पेपर दिला अस ह व
अजून चालू आहे त ग अजून बोलायच हा त तू माझ पप्पांचा तुझा आहे पप्पांचा म्हण ते तड मब
तेत कशाला बर लागले म्हणा
हम्म आल इकड म्याने
हम्म बोल आणि काय मग
यदीे तुला गाडी ते नापरपेठ आता
बोल
आं
येते येते की
मेकडी घे जाकी मेकडी घेणी जाकी
का
इिकडे घेली जाा की म
अरे हायवे व्यवस्थित नाही अजून
हम्म
हायवे व्यवस्थित नाही अजून त्याच्यामुळे याने नाहीत्र आलो असतो की
हा बरं बर
नाही पेट्रोल किती लागया अ
हे तुमची लग्न झा हो का पा रा पाठी राख म्हण दोघां दोघांच लग्नयचं तुझ्याड अस तस तुझणार तूझ मला आणि दिदीला म्हणत्या
त तोपर्यंत नोकरी लागेल मम्मी कॉलेज कॉलेज सोडून येतोयी मम्मी तो सांगतेस
गिली गेली म्मी
हम् हम आणि काय वि दुप
अनका नाही किथ रुपय मिलतात तुला मिळालं कि नाही गा पैसे
हम्म मला एकशे वीस रुपये फक्त
एकशे वीस
मी आत्ता चालू केल रे मला श्रद्दी बर बोलेल तेवढाच मिळालेत
माझ किती गा फोन करायच तुझ ती ती कॉलेज न आल्या पासन ते मम्मीला धरल्या
मी एकच करणार बाबा नाही करणार मला होत नाही
पुठे करत नाही
हम् हम्
हम्म अत्ता नस्त सहा मिनट झालत फक्त
ह
अजून किती मिनटे ग?
अजून तीन सात मिनटं झालीत. दहा मिनटात
हम्म दीदी च बारा मिनटात असले
कट केलंच चालते कि ती कट करत नाही?
चालते व्हय कट केल्यावर त्याला काय होतय कर कट -
हम्म
अजून ब ब अजून तीन मिनिट आहेत धर तर बडबड मला काय समज ना ग काय बोलायचं काय?
कॉलेजच काय एक्सपिरियन्स सांग की, विद्या
एक्सपिरियन्स डोबाल एक्सपिरियन्स काही नाही जाऊ वाटत नाही कॉलेजला
कारे
लई उशीर घेतात वहि तेच नको वाटते मला तर
ह ह म्हणजे
म्हणजे टायमिंग लय हाय ग यांचं
ते
साडेआठ ते पाच वाजे
हम्म
एक तास नुसता एक क्लास नुसतो दीड तासाचा असतोय
हम्म
लय कटाळा येताय झोपच येती आहे मला तर म्यॅथ्स समजतय मला ते ह्याज तेवढंच अवघड चालले
बायोलोजि
अं मला काय समजत नाही त्यातलं नुसत मी बाहेटच करतो आणि ते काय समजतच नाही ती मला
इंग्लिश समजायला पाहिजे
हम्म -
इंग्लिश समजलं की समजते ते काय शिकवायला लागल्या?
हम्म. ते एक, दोन, तीन शब्द आमिबा, आमिबा आणि पॅरामेशियम तेवढं समजल. ते मला
ओवा विद्या काय रे तू
म आता मी काय करू सांग मला त्यातलं काय समजणा झालय आणि
समजलं तरी काय म्हणजे अर्थ कायय की तुला स्व त्याच्या अक्षरात पण ल्याययला येते की घरातला नंबर दीऊ काय?
अग लिह्याय येतय माहिती ते कि म इंग्लिशमध्ये काय लिहायचं ग त्यज?
काय लिहायचं म्हणजे तुला समजायला पाहिजे ते काय आहे ते? असुदे गे हळूहळू समजल पहिलं वर्ष पहिलं वर्ष जर अस तस जातेच
हम्म काय म्हणता ना नका
काय म्हणाले? त्र्यातर सत्यानऊ आ केलास व्हय भाकरी खायला नको होय तुला
पोकळा तेच्या बरोबर
मग क झाल रे चांगलं झालं की खूप
काहीत खायला चटपटीत
हमम
मी तुमच्याबर अॲपशीेतुपई
गप बाबा शिजलोय आमी त्या गाडीत बसून बसून जागाच हुईना झालती
हम्म
किती ऊशर बसलेलो पाऊस आला एवढं गरम व्हालत असा घामाच्या धारा
आमच कॉलेज सुटल्यावर बी पाऊस पडायल्यालता
हम्म
त्या स्टॅन्डपतर हालसिद्धनाथ मंदिरापशी कसं बसं आलाव
छत्री नेतोस काय नाई
छत्री नेतो की
म
स्टॅन्डपतुर आलाव आणि बसा बी यिनात कुठ आणि बस यायलाती पण ती डायरेक्ट कुठे सगळं लाल हच्यान लिहिलत
हम् हम्
मग काय कुटली थांबणात पण झाल्यात आणि म ते ह्यनच पप्पा आलत त्या रितेश त्यांचं
ह ह
कट करकी ग अकरा झाली मिनटे त्याने त्याला न्हायला आलतं वाटतं त्यो कुठं गेलता वाडत
हम्म हम्म हम् हम्म
मग मला विचारल येणार काय म्हणून मग बस यिना म्हून मी पण गेलो म त्यांनी मग जॉकेट दिले जॉकेट घालून आलाव
हम्म हाहाहा चॉकलेट घालून आलाव
चॉकलेट घालून आलाव मदी काय किस्सा झालाय सांग जरासं आता बोला कुठला कोण न्हलत तुला उचलून ह् त्या थांब थांब थांब अजून एकदम कॉल कर काय मी उद्या सांगतोय काहीतरी तुला
हा हा
आता कट होत आहे न बारा मिनट झाल्यावर
हो
कटक आहेनस की दहा झाल्यावर
तू काय सांगाल त्याच्यातच मी बसल मी बघितलंच नाही किती वेळ झाले
हम्म परत कर कायतरी सांगतोय वेद्या मस्तच किसतय वेद्याचा
हा